मग तुम्ही आहा.
हम्म.
तुम्ही सावत्र बहिणी झाल्या असा, त्यामुळे तुम्हाला ते येईना झालं
मला येतच नव्हतं, मम्मीला येत होतं. माझं कुठं वय हाय.
कुठं तुझं काय बर हे केलं नव्हतं तुझं?
माझं व्हय एकवीस वर्षानंतरना हाय.
एकवीस वर्षानंतर हाय.
मला आता ऑक्टोबर मध्ये होणार.
ऑक्टोबर मध्ये एकवीस लागणार काय?
हम्म.
मग मग भर म्हणले तुला वीस.
होय मी पण भरणार, तोपर्यंत त्यांनं बंदच केलंय.
नाही बंद होत नाही, चालू राहतंय.
काय माहिती. फॉर्म कुठं भरत्यात खरं आता नवीन.
हां कुणाच ठाऊक नाय नवीन बंद झालं वाटतो ते बरायच. हम्म हम्म नवीन बंद झाले.
ते विद्यार्थिनींना पण काय तर मिळतात की.
होय होय ते मिळतात की, ते बघायचं मग.
होय आणि शिक्षण मोफत केलंय.
हम्म शिक्षण मोफत ते आता तुम्हाला ते द्यायचे तेन काय फी बी काही भरायचं नाही ना हो.
हाय कमी हाय.
कमी आहे.
त्याला, नाही नाही ते काय नाहीये.
तसलं काय नसतं ना.
मनंतर म्हणाले बरं झालं.
मग बी चांगलं झालंय रिसेप्शन. हा.
आम्ही कास्टमध्ये हाय तेपण बेनिफिट लागतय.
हम्म.
हम्म.
आता बीसी घेणार व्हय त्याला?
एमचे रे.
एमसी आहे सॉरी सॉरी बीसी झाल नव्ह? हा हा.
हम्म, विसरलास व्हय.
लक्षात राहत नाही ना.
तूला कोण सांगितलेलं हे?
काय बोलता बोलता कोणतर इकडं तिकडं. एवढं कुठं आपल्याकडं शिक्षण हे करा ते बोलत असत्याती हे करायचं, ते करायचं. ह्यांव
हम्म, ते तू सांगितल्यापासनं मम्मी तेच धरलेले बत्तन तू तेच करायच म्हणून.
हां. चांगलं हाय, चांगलं होतंय.
झालं की चांगलं, सगळं हेज झालं.
हम्म.
मग.
मग आणि काय?
काय नाही बघ निवांत.
हम्म. मग त्याच्या तरी ए आय बि आय चं तसलं पण असते काही शिकवाय आता.
होय आता नवीन सब्जेक्ट आलाय की.
हां.
ए आय तर आता मेन आहे.
मेन आहे हा काय पण करा याय मधनं करा.
होय सगळ्यामध्ये ए आय आहे.
हम्म हम्म.
आई ग पाय दुकायला आहे.
पाय दुकायला जरा तेच्यावर, काहीतरी बडव असं टनटन.
लावलं की काल मलम बिलम.
हां.
मांडी घातली की सुजलय रे बसायला येई ना ते.
सुजलवय व्हयं, मग जरा मिठा
बसण्याशिवाय काय काम नाहीे काय करायचं सांग.
मिठाच्या पाण्यानं शेकायचं जरा जरा.
हम् शेकायचं आता.
पाणी गरम करून त्यात मीठ घालायचं आणि ते पाण्याने शेकायचं. हा तसच शेकायच म्हणजे सूज पण उतरते आणि कळ पण मरते.
व्होय मांडीला सुजले तित तो मुक्का मार लागलाय आणि खर्चटलं इथं पायाला.
हा हा हा.
का गेलो असं वाटालय मला आता.
टाइमपास करायला.
व्हय घरात बसून काही काम नव्हते.
काम नाही हां म्हणून फिरायला गेले, आणि हे काम करून राहिले. म्हणजे आता फिरायला जाऊ वाटत नाही ना,
हम्म वाट नाहीये असं पण मी जाऊ शकतोय.
तसं पण जाते .
कंटाळालाय घरात बसून. तर असं कधी दस बाहेरचा पिंजऱात अडकला गत झालं.
म राणीच्या बागेत फिरून यायचं.
आं नको पडेल ते.
राणीची बाग असते का, रिकामी उघडलेली.
हम्म होय तुला घेऊन जातो चल.
रा राणीच्या बागेत
तेच म्हणलो मी तुला घेऊन जातो चल.
का ताईला घेऊन जा. आई असत्या नवं घरात का. तिला पण राणीची बाग दाखवून राहत. मी तिथे न तिथं असतो तर, मी घेऊन गेलो असतो इकडे असतोना ना मी.
इथं कामाला आलास क नी येतजा मग आपण जाऊया.
कामावरनं येतय ते कामावरूनं रात्री आठला आल्यावर राणीची बाग बंद होते .
छान.
अस हाय ते.
दुपारी बाराला बंद असत्या, रात्री आठ ला बंद असत्या. पहाटे चार ला, पण बंद असत्या.
कवा तर असू येय सुट्टी काढून म.
हा हा राणीच्याबागेत जायला.
राणीबागेत जाऊ.
बागेत जाऊया का.
हां.. राणीला राजा सोडून गेलाय.
हम् नाही राजा आहे किती त्याचा, राक्षस आहे की तो राणीच गेला सोडून म्हणून राणी जर बघ वते. ह राक्षस तिथंच आहे, हां. तो राजा आहे तो, त्याच्यावर टोप घातला क राजाचा राक्षसाचा असला.
तेच की,
राणी सोडून गेल्या म्हणून, राणीच नाव घेतोय.
बघ की,
मगं.
मग आणि काय,
आणि काय, निवांत तुमचा पाय.
आमचा पाय आमचा, पाय दुखकालाय आता.
पाय दुखायला बैसा जा. जरा जराईल आईला, उभारायला सांग म्हणजे ते पाय दुखायच. अं.
तू येऊन उभार काम कर.
माझं वजन झेपाय, माझं वजन झेपायचं नाही त्याला.
म्हणूनच म्हणलं परत, आयुष्य दुखणारच नाही पाय.
हां. तुमच्या इथं वजन जरा कमी आहे ना, ते झेपतेय त्याला पाहायला.
होय.
मी उभारलो म्हणजे ते, अवघड व्हायचं.
तुझं वजन किती आहे.
हां माझं असंल की, पासष्टच्या आसपास.
काय.
हम् चौसष्ट पासष्ट सासष्ट असते असं.